हॅलो हॅलो ह येतोय ना काय माहितीय तुमच्याकडून का लागला नाही मग
ते संचितलाच दाखवून बघावं लागेल तू अजून आला नाही हो द
आणिय आला काल आलं आलाच नाही का काल
नाही ना कुठे आला तू काल बसन घरीच नाही अजून नाही आलाय हम् आणि ते दुसरं ट्रान्सशनच नाही का त्याच्यावर पण ते चिन्ह आलेय का काहीतरी ते पण होईना आज मग काहीच केलं नाही नाही ना जाते त्यालाच दाखवावं लागेल तो करतो बरोबर ते चिन्ह काबरं आपोआप येतय
काय आता मला पण समजणार नाही तिथं कोण दुसरा मुलगा असेल ना असा त्याच्याच लेवलचा त्याच्या वयाचं वगैरे त्याला दाखवून बघायचं
अह मग दाखवलं का लोक ल बारा पणचती करत हे कसलं काय करू राहिले काय
त्याच्यापेक्षा आपल्या आपल्याच माणसांना दाखवलं ग बरात
हा तस पण आहे ना तरर काय
हम्म तेच येल आता तो एक तासात अजून एक तासात येतो म्हटलायग त्याच्याकडून सगळंच करूनग त्या आधारी हा ते एकदम मी रलेअर करून घ्या ह
म्हणजे कसं कॉल करायला पण बरं पडेल आणि आपल्या ते टायपिंग करायला पण बरं पडेल
हा ना काहीच नाही ना केलं मग आज पण आज फक्त मग गावाचं दळण केलं फक्त वास तेवढंच काहीच काम नाही के
तुमचे घरचे गहू ना तुम्हाला ब चगल्याच्या पत्या होतात आम्हाला हे विकत च्या गव्हाचं काय होतं कडक कडक होतात
हम् नाही आम्ही घरगुती गाऊ घेतले ना दोन पोते
हा हा नाही तरी पण मी काय करते डिमार्ट मधून चांगल्या क्वालिटीचे घेते
हा आता तिकडे तुम्हाला असं नाही तुम्हाला अस तिकडे घरगुती घेऊ भेटत नसतील ना
अ नाही असं नाही भेटत कोणाकडून कोणाला सांगितले तर भेटू शकतात म्हणजे त्या साईडला मा िणी वगैरे आहेत त्यांच्या इकडून पण तेवढं लांबून आणायचं तो प्रॉब्लेमच होतो ना स
प्रॉब्लेम होतो पण मग आह घरगुती घेतलं का चांगली चपात या त्याना वास कडक बीडक नई होत. हो चपात्या खुप छान होतात अम्म आता संचितच्या डब्याला द्यावं लागतंय ते त्याच्यामुळे नरमच पाहिजे ना,
हा हा तेच म भरपूर डब्यामध्ये राहायला लागतं वेळ ना, टाईम त्याच मऊ मऊज बऱ्या पडतात. मला पहिलंय ना, अ चपात्या मला यायच्याच नाही यायच्या नाही म्हणजे माझ्या कडक व्हायच्या अ अस अ परफेक्ट नाही यायच्या म एकदा काय केलं हो मी माझ्या मैत्रिणीकडे गेलेले तर ती जी पद्धत बघून आले. तिने कसं सांगितलं थोडा वेळ पीठमळून असं थोडा वेळ अ ठेवून द्यायचं भिजून द्यायचं मी कसं डायरेक्ट करायला घ्यायचे, त्याच्यामुळे माझ्या कडक व्हायच्या.
करायच. हम्म.
हो आणि मग दहा मिनटं जरा भिजून ठेवलं का मऊ मऊ मस्त होतात आणि परत ते मी कसं करायचे अ जे ते अ गोळा करतो ना आपण त्याला पण मी असं सिंगलच गोळा करायचं, असं गोलगोल आणि त्याला आतमधून तेल लावून डायरेक्ट पॅक करायचे. मोमोज सारखं. ति जी पद्धत बघून आले तिने असं मस पोळीसारखं थोडस लाटलं चार पदरीच हे केलं तिने
हा तच करायच.
पलट्या मारल्या चार वेळा. हा तस मी बघीतल ना, ट्राय करून ता छान
कट व्हायला लागल्या पदर पण छान हा तसच करायचं.
तिच्या इथून ते एवढं शिकून आले मी.
काय करते सकाळी उठलो का आमच्या दोघांचा चहा होतो चहा झाला का म भाजी कर त्याच्या डब्याची भाजी केली क लगेच पीठ मळून ठेवते. म आणि कपडे धुून घेते म्हणजे अर्ध्या तासत बरोबर आस मस्त भिजून राहतं पीठ. मग कपडे धुवायचे झाले का मऊ भिजत मग छान चपात्या हा कपडे धुवायचे झाले क त्याच्या डब्याच्या, तीन चार चपात्या करून त्याला डबा भरून काढून देते. काय नाश्ता खायचा असेल तर त्याला तो बनवून देते जाई तू एकदाच. आता जाऊस तर मग काही सुचत नाही. नाही ना काहीच नाही. तो ना तो काहीच हाता घेत नाही ते माझ्या बाटल्या भरून दे रुमाल सगळ त्या हात तात द्याव लागतं. बॅग पर गाडीपर्यंत हा बॅग पर त्याच्या गाडीपर्यंत नेऊन द्यायची. ची म तव जाणार साहेब हा. मग तो गेला का मग रिलॅक्स होते थोडा
तो ह्याच्या स्पर्धा परीक्षा वगैरे देतो का?
नाही तो नाही देत आता त स्पर्धा परीक्षा.
सागत चला त्याला देत राहयच्या नक नकच म्हणतो आता ते पहिले दिलेय त्यानी ते कसं आहे एक दोन मार्क गेला ना, त्याच्यामध्ये डोक्यातूनच उतर राताण नको ते परीक्षाच नाही द्यायचे.
देत राहायचं म्हणजे कस तेवढा अभ्यास पण राहतो आपला आणि अ चुक म्हणजे लागला तर लागला पण नंबर असं पण होतो ना, झालं तर चुकून पास एखाद्या वेळेस होतो.
ताई माहिती का त्याला ना, आता वेळच भेटत नाही खंर आता साडे आठ ज गेला ना, रात्री आठ वाजता आला का थकून जातो कारण दिवसभर तिथ उभा राहाव लागतं ना तो. घरी आला का रात्रीच मग. परत कॉलेजचं थोडंस काम आहे त्याचं लॅपटॉपवर. आणि मग तो ते करत बसतो मग दहा वाजेपर्यंत. हम्म वेळस नाही भटते. पाऊस वगैरे आहेत का. नाही ना होकड खन तेच मी गेले होते वावरात. पाहिलं थोडस असं काँग्रेस उतरलेला होता तो उपटला.
हा.
मी आली घरी पाहिलं तर तुमचे मिसकलून गवत.
गवत का.
अगवत हां.
हा हा हा.
मग तो पटला मग आली घरी म्हटलं आतापा करायचाय. पर म्हटलं काय भाजी कराव भाजीला आणायला जायचं होतं पण तो सुद्धा नाही आला. अजून म्हटलं जाऊ ब असला बाजारात भाजीला आणायला.
मग आज संडे स्पेशल काय भाजी बनवताय.
नाही आता दोघं पण बाहेर खाऊन आले. हे पण दुपारी बाहेर गेले तिच्या्या बाईला आणि तो पण आता जेऊन येणारी. मग मीच एकटी आणि आमच्या आजीबाई तर काही खात नाही नॉनव्हेज. मंगळवारी आणू परत म्हणला.
ह मग ते एक एक त्यासाठी नको होतं.
हम्म एकट्याच परत मला जर काही केलं तर परत त्यांना वेगळी भाजी कराव लागेल.
हा तेच मत आईंना वेगळी करावी लागेल.
त्याच्यापेक्षा आणायचंच नाही म्हटलं जाऊ दे.
ह.
हम्.
इकडे पण पावसाचा अजून काहीच नाही मगाशी थोडासा शिं पडला. मला असं वाटलं का आता पाऊस काळोखच केलाय थोडासा काळोख केलेला नॉर्मली. तर म्हटलं आता पडतोय वाटत. तर कुठे काय गायब नाही गायब.
ह आज दोघं घरी असतील ना. बऊ पण नाहीती.
हो ना आज सगळे घरीच ना त्याच्यामुळे आज काय. मला पण जास्त वेळ नाही मिळाला कामाला द्यायला. तरी मध्ये दुपारी केले एक दोन कॉल आणि आता पण मगाशी तुमच्या आधी पण एका मै्री. तला दोन तीन कॉल केले.
मग आता किती झाले सगळे तुमचे टोटल.
पंचवीस.
हां मग पाचच पाचच राहिले आता तुमची.
पाच राहिलेत आता ते इकड तिकडच करून घ्यायला लागतील. झाले का म एकदा मग ते ते टायपिंगचं करायला बरं पडेल हो एक मार्गी. ते पण करते मी मधी मधी अ मधी मधी करते मी ते पण.
हा ना.
कंटाळा आला ना हे याचा कंटाळा आला कात त्याचा कंटाळा आला कात माझं ते घरातलं पण चालू. क्रोशेट च विनायचं.
तर ते. मुलांना कस ते त्याच्यात इंटरेस्ट जास्त असतो ना मॅच म क्रे. क्रिकेटमध्ये ते फुटबॉलच्या मॅच. तर त्याच्यामध्ये झेंडे बनवलेले तसे सगळ्या देशाचे. अ कशाचे लोकरीचे तर त्याची मग एका मुलानी रील पाठवली का अस बनवून भेटेल का मग ते बनवले
तर त्याला ते चार फादे होते
मग ते बनवले झेंडे हो आज बनवले काल चार का पाच बनवलंय ते सॅमपल साठी बनवलंय म्हणजे रील बनवा आम पण त सग्या देशा ब झें त्याची रील केली आणि त्या ऑर्डर
अच्छा हा ह
झालं अजून पूर्ण काम नाही झालं त्याच्यावर थोडस काम करायला लागेल ते कस फिनिशिंग वगैरे द्यायला लागते त्याला
हम् हम
त्याला किचन लावायचे अजून थोडस जाळायला लागतात ते थोडे लायटरनी मग ते छान असे कडक होतात थोडे हा नाहीतर असे लूज पडतात त्याच्यात जातो माझा थोडा वेळ असं होत हा ते पण बघावं लागतं आणि नेमके प्रत्येक वेळी कसं होतं दोन्ही काम एकदाच येतात मग माझा सगळा गोंधळ उडतो
हम्म नाही त बला काहीच राहत नाही
नाही तेव्हा काहीच नसतं मग ते गप्प बसून राहायला लागत किती दिवस मोबाईल वर नुसता टाइमपासच चालू होता आता सध्या थोडस काम चालू झाले तर थोडं बरं वाटय
हा बघा बरं का वेळ झाला का आपला टाइम
हा अजून एक मिनटं आहे
ह ह
एक मिनट बाकी आहे तो झाला का तुम्ही एकदा ट्राय करून बघा आता काहीच नाही आज सकाळी आम्ही मच्छी आणलेली
हा ना
तेच आहे शिल्लक का
गरम नाही पडत कावरी मच्छी
नाही आम्हाला सवय झालेली आहे ना हा म ते चिकन वगैरेपेक्षा मच्छी चांली वाटते
आम्ही एकदा पण उन्हाळत आण तने
ना आमची असते अशी संडेला असते किंवा मग बुधवारी किंवा फ्रायडेला असं असते कधीतरी चांगली भेटली तर घेतात नाही तरर मग आहे
हम्म
असं रविवारीच जास्त करून होतं आमचं जेवणाचा प्रोग्राम चांगला
चमंग हा
नाहीतर मग आपलं व्हेज आता उद्या व्हेज व्हेजचं आमच रोज डाळ भात डाळ भात
ह
छोटी कंटाळते डाळ भात खायला आपला होत आला टाइम मी कट करते तुम्ही एकदा ट्राय करून बघत असाल तर बघा
बरं चालेल
हा